हॅलो!
हॅलो! नमस्कार.. हॅलो! नमस्कार! अ ती मला ही.. हा येतोय येतोय..
हा..
हॅलो कोल्हापूरमध्ये फिरायला या आमच्या इकडे खूप भारी आहे..
हा हा..
हॅलो! अ ज्योतिबा मंदिर पाहायला
हा हा.. पाहिलेय मी आलो होतो तिकडं..
कधी आलेला?
मी आता एक वर्ष होऊन गेलं. एक वर्षाखाली आलो होतो हा..
हा काय? कसली ट्रीप होती?
आम्ही..... म्हणजे.. असंच.. फ्रेंड्सने ट्रीप काढलं होत म मुलं होते सोबत.
हा हा..
हा आम्ही चार-पाच मित्र होतो. आम्ही सोबत काढली होती मग फिरत फिरत आलो होत तिकडं.
अ कधी आलेला वर्ष झालं.
हा..
कुठनं?
आम्ही प्रॉपर लातूरचे, लातूरहुन आलो होतो. त आम्ही सध्या राहायला पुण्यात आहे.
हा हा..
हा..
अ लातूर मध्ये पण एक रामलिंग आहे ना, म्हणजे लातूरच्या जवळ
जवळ म्हणजे तरी बराच लांब आहे, साठ सत्तर किलोमीटर लांब आहे.
हा हा..
हा..
काय आहे तिथं, म्हणजे कसलं आहे त रामलिंग का माहिती?
रामलिंग म्हणजे गेलोय मी तिथं, कसं आपलं तिथं वॉटर फलो फॉल आहे, आणखीन असं आपलं शिवलिंग आहे राम, म्हणजे महादेवाची पिंड आहे. चांगलं आहे अस जुन आहे, असं म्हणतात कि.. अ प्रभू श्रीरामाने बाण मारला होता.
हा हा,
हा तिथ हाय पण निशान ते.
अम्, निशाणमधन काही पाणी पडतय का?
हा.
हा हा, आमच्या हित पण एक रामलिंग आहे.
हा का?
हा...
बर बर, तिथं काय आहे रमलिंगला?
ते रामलिंग अस गुहारमध्ये असल्यासारखं आहे.
हा हा.....
अ तिथं पण असंच म्हणतात की, शिवलिंगभपाशी एक अस, पाणी पडतंय ना.
ह ह,
तिथं पण बाण मारलेलं असं म्हणतात, तिथं पण खूप छान आहेत.
हा हा...
ह, पावसाळ्यामध्ये फिरायला वगैरे लय भारी आहे.
हा का?
हा, तुम्ही पण या
ह ह
पाहायला ते रामलिंग
बघू आता, आता सध्या तर काय नाय सुट्ट्या. इकडं लोणावळ्याला जायचंय. हे जवळ आहे ना आम्हाला, तिकड कोल्हापूर लई लांब होत.
लोणावळा जवळ आहे का तिथंन?
हा आम्हाला इथं तीस किलोमीटर आहे फक्त, आम्ही एक तासामध्यें जातो. आणि एका तासामध्ये रिटर्न, जायला एक तास यायला एक तास.
म्हणजे सकाळी आम्ही, हा सकाळी आम्ही नऊ दहा वाजता आपण निघालो, तर अकरा बारा पर्यंत इथं पोहोचून दिवसभर थांबून सहा, सात, वाजेपर्यंत घरी येऊ शकतो.
हा हा,
ह
कसं फॅमिली सोबत जाणार आहे?
हां फॅमिलीसोबत.
हा हा, बरे आहेत सगळी घरातली?
हा बरे आहेत.
हा हां...
हा
अजून कुठे जाणार आहे की, फक्त लोणावलाच?
फक्त आणि निळकंठेश्वर म्हणून हाय इथे एक तिकड जाऊन आलो आणि ताम्हिणी घाट म्हणुन ताम्हिणी घाट एक हाय इथ
हा हा.
हा तर असं डोंगर आहे दरी इतकी तिथे एक जाणार आहे आम्ही. हा पुण्यात सध्या पाऊस खूप चालू ना जरा पाऊस कमी झाला ना. मग जाणार आहे सध्या पावसामुळे बंद आहे.
हा हा.
हा.
हम्म हम्म तिकडे पाऊस भरपूर आहे काय?
हा.
आळंदी मंदिर तुमच्यापाशीच आहे काय?
आळंदी हा जवळच आहे इथून एक दहा किलोमीटर आहे आमच्यापासून. आम्ही कालच गेलो होतो गुरुपौर्णिमा होती ना.
हा हा तिथे काय आहे?
आळंदी मध्ये ज्ञानेश्वर माउलींची समाधी आहे.
हा हा आणि तिथ जवळपास नदी कुठली?
इंद्रायणी.
अह नदी भरली असेल मग पाऊस भरपूर आहे म्हटल्यावर
हा ना ओ पूर आला होता ना इंद्रायणीला हा.
तुम्ही काल गेला होता काय.
हा काल गुरुपौर्णिमा होती ना म्हणून गुरुपोर्णिमा काळी गेलो होतो आम्ही
हा हा.
घरचे फॅमिली.
हा हा.
हा.
अजून कुठे गेलेला फिरायला मग तिकडं?
तिथंच तेवढं आपलं आळंदी आणि तिथे एक अह येडेश्वरीचं मंदिर आहे तिथे एक गेलो होतो.
हा.
नंतर देहूला तुकाराम महाराजांची समाधी आहे तिथं.
हा हा आणि तुळजापूर तुमच्या अह लातूर जवळच येतय ना?
हा तुळजापूर जवळच आहे आम्हाला.
अह तुळजापूरमध्ये काय हाय?
तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मातेचं मंदिर.
हा हा तुम्ही पाहिल असेल जवळच हाय म्हटल्यास
हां जवळच आहे आम्ही नवरात्रीला जातो. परत
हा.
अस आधी मधी पण जातो. हा
अस म्हणतात तिथ तुळजापूरमध्ये चालत जातात लोकं भरपूर लांबून लांबून.
हां नवरात्रीला जातात कोणाचे नवस वगैरे असतात काही आता लोक लोकांची भक्ती श्रद्धा त्याच्यामुळे जातात लोकं.
हां भरपूर ऐकले असं बोलत ती नवसाला पावणारी आई हाय.
हा.
हम्म हम्म.
आमच आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत तेवढं एकच आहे ना. नंतर खंडोबा, ज्योतिबा, कोल्हापूर.
पाहिले नाही मी अजून कधी. पाहायचं हाय.
ह, ह.
हा आणि बालाजी मंदिर हाय ना, तुमच्या तिथे जवळ कुठे?
कोणतं?
बालाजी मंदिर.
बालाजी मंदिर. हा, हाय- हाय. जात लातूर पासून एक दहा किलोमीटरच्या अंतरावर हाय. औषाचा बालाजी मंदिर.
औषाचं बालाजी मंदिर.
हा.
ह, ह.
पण ते तिरुपतीच मोठं मंदिर हाय का? आपलं, तिरुमलाचं. तिरुपती. तसं, त्याला बनवण्याचा प्रयत्न केला होता. ते एझॅक्ट म्हणजे तसच झालंय पण तेवढं परफेक्ट झालं नाही.
हा, हा.
बालाजी मंदिर हाय, सेम तसं.
हं, हं. लातूरमध्ये पण भरपूर ठिकाणयत ना, फिरा्यसारखे.
लातूरमध्ये हाय पण, जास्त आता आधी सारखं नाही. एक किल्लाय तेवढा जुना. औष्यामध्येच. औषामध्ये बालाजी मंदीराय. परत आजून
हा, हा. लातूर मधली कुठल्या साईडला भूकंप झालेला?
काय? भूकंप.
लातूरमध्ये कुठल्या साईडला भूकंप, हा. हां.
अ किल्लारीला, तुळजापूरला जातानाच लागतं ते पण. अ औषच्या पुढे गेलं का? एक पू लातूरला रोड जातो, न एक किल्लारीला जातो. तिकडं झाला होता भुकंप.
अ ह. म्हणजे भरपूर दिवस राहिला ना.
ह एक एकोणीस मध्ये काय तर झाला होता.
हा, हा.
हा.
तिकडं पाऊस कमी असतोय ना?
तीकडं हा, पाऊस. आता सध्या तरी लातूरला पाऊसच नाही.
हा, हा. ह्या वेळेस सगळीकडेच एक महिना असं, उशीर पाऊ, उशिरा पाऊस झालाय.
कुडं
अ सगळीकडच ना.
हा.
ह, अम्. लातूरला पाण्याची भरपूर टंचाई आहे वाटते.
हम्म.
हा हा.
दुष्काळ हाय तिकडं.
असं गावातली लोकं जाऊन काम कर तिकडली जास्त लोक भायर हायत ना.
हा आमच्या इकड म्हणजे कामाची व्यवस्था नाई पाऊस नाय. आणि नाय म्हणून जास्त तर लोक पुण्याला मुंबईला असंच कुठं बाहेरगावी सेटल झाली.
हा हा तुम्ही फॅमिली सोबत हाय की एकटेच राहता.
आ.
फॅमिली सोबत राहता की तुम्ही एकटेच राहता.
आधी मी एकटाच होतो पण आता फॅमिली सोबत ताय आई वडील सगळे
ह हा.
हां.
सगळे आजात कामं वगैरे व्यवस्थित आहेत तिकडं.
हा काम वगैरे व्यवस्थित हाईत आम्ही एक वर्ष झालं इकडच हाय.
हा हा. आळंदी पासनं जवळ हाय काय?
ह आम्ही इथ वाकड मध्ये राहतो हिंजवडी
हा हा.
ह हिंदू पिंपरी चिंचवड मध्ये येत आहे पिंपरी चिंचवड तालुकाय आम्हाला.
हा.
गाव आमचं वाकड.
पिंपरी चिंचवड मोठ हाय ना.
हम् हम् मग आता तिकडच सेटल होतातच होताय तुम्ही.
हा.
हा जातय का नाई लातूरला?
हा जातोय असं काही कार्यक्रम काय घरचं काय असलं तरच. हा. काय काम असलं तरच जातो नाय आता उद्याच जाईल ना सुद्धा
हा हा.
हा उद्या आता म्हणजे अण्णा भाऊ साठेंची जयंती हाय ना.
हा हा.
ह एक तारखेला मग त्याच्यामुळ आम घरापासून जयंती निघते मग आम्ही जयंतीला तिकडच जातो.
हा हा हा. हम्म चालतंय.
हम्.
मंग आणि काय.
आणि काय नाय निवांत बघा आणि तुम्ही कुठ राहता कोल्हापूर मध्ये?
कोल्हापूर मध्ये इचलकरंजी शहराजवळ.
हां का,
अ चालते ठेवू मी,
हा चालतेय,
हा,